हॅलो हा बोला की हा बोला कि जेवण काय नाही बघा इकड जरा बाहेर आले जेवण झालं
हा जेवण चालू आहे बघा म्हंटलं आधी कॉल करावा. हम्म काय आणखीन तब्येत बरी आहे.
हॅलो..
हॅलो तब्येत बरी आहे कि तुमची
हा मी पण मस्त आहे तुमच्या घरातले ही सगळे व्यवस्थित आहेत का?
हो हो आहेत की आहे काय केलता जेवण?
जेवण आज दाल तडका, भात, चपाती.
ह, ह
हम्म तुम्ही काय केलत?
पण आज भात केलाय जरा मसाले भात खाऊ वाटलेला भात केलाय ज आहे. चपाती, सोयाबीन हो ले पाात आपलं आ कांदा, टोमॅटो पातळ लाब लांबडे लांबडे चिरून घ्यायचे आ परत आलं लसूण पेस्ट करायची.
हा, हा
कांदा टमॅटो भाजायच होत मग ब्राऊन होले आणि मग त्याच्यामध्ये आलं लसूण परत आपलं सगळं हाडा म आला दवण घयन. टमाल करतो हे सगळं झालेलं. पण का झालाय तर काणला उपलेला मस् तु टा
हा हा.
तुम्ही कसं करता?
मी पण असंच करते पण जरा मला वाटलं काहीतरी वेगळी पद्धत असं म्हणून म्हटलं हा हा हा.
काय आणि भरपूर काय काय येते असत्य त्याच्यामध्ये हे हे तर त्याला टाईम ल लागतो. नाही नाही कोणकण कांदा भाजून घेतात परत भाज्या वेगवेगळ्या. घालतात करायला गेलं म्हणजलाय भरपूर.
लय वेगवेगळ्या पद्धतीत येते अ पुलाव वगैरे सगळं म्हणजे पनीर पुलाव अ पुन्हा बिर्याणी वगैरेस. सगळं त्यात वेगवेगळ प्रकारचे येतात हम्म.
भाताच प्रकार म्हणजे मसाले भाताचा प्रकार खूप आहेत. पण आपल्याला टाईम पाहिजे वेळ पाहिजे तेवढा.
होय तुम्ही काय करता?
त्या घरात मांजर आहे पण कस्टमर असतात ना मग त्याच्यामुळ काय? घरात करायला बघत नाही बाहेरच जा असेल कामागर हा आमचे हच्यात जातो बेगानेच
हा हा चालतेय की शेत वगैरे काही नाही.
ते तर आहे पण नाही रात.
हा हा.
शेतामध्ये काही वरताचं टेन्सनच.
वर्षाचा इन्कम आहे तरी पण न्यात. आता पेरणी वगैरे चालूय म्हणताना म्हणलं आमचं आहे आम्ही पेरले बघा. सगळं कडधान्य वगैरे म्हणजे हा सोयाबीन, मका अ तुम्हाला सांगतो तुरी चवाळ मूग. पण आपलं मोहरी असते नाही जास्त पाऊस असला क नाही मोहरी छान येत्या. एकानं दोन जरी मोहरीचा ढाट आला रानात तरी आपल्याला वर्षभराची मोह निघुन जाते आता आप म्हेणजे वर्भर बागुश. त्या मोहरीत एवढं म्हणजे एक दोन तीन झाडं जरी आली मोहरी तरी तेवढा माल त्या झाडाला निघतोय मोहरीच्या. आणि तुम्हाला सांगतो राजे. राजगिर वगैरे वर्षाच निघत या त्यामुळं असं. म्हणजे रान कशाला उगच मोकं सोडाय. आ तरी पेरणी केल्या आणि पाऊसच नाही तरी आम्ही तुम्हाला सांगतो. अ सगळं तसं तुम्हाला सांगितलं सगळकडे धान्य वगैरे भुईमूग. मका सोयाबीन न खायला ति खुशीचा सोयाबीन असते तो ना असतं तर काय ते म्हणतात ते वरण्या शेंगा असतात ना त्याचं वेल. पुन्हा वांगी वगैरे अस सगळं लाव. थोडं थोडं आपल्या घरात बिना केमिकलचं तेवढंच खायपुरतं लावलेलं आहे. ग तरी पण त्यातन पण आपल्याला असं पुढच्या पेरणीपर्यंत काढून ठेवून असं म्हणजे बरंचनीक. म कस पुढच्या पेरणीसाठी त्यातलं एक किलो किलो काढून आपल्याला वर्षभर जायला एवढे डाळी डुई करून ठेवाये पा. त सगळं निघतं या त्यामुळे असं रानं मोकळ सोडण्यापेक्षा कायतर त्यात फिरून अरे बसलेलं चांगलं असतं या.
आ तुमच्यात करायला पण माणसं असतील ना भरपूर.
नाही नाही आम्ही नाही सासूबाई आहेत पण आ आता आमच्या नणंदबाईची डिलिव्हरी आलीया त्यामुळं त्या तिकडं गेले त्या. तर ह्या टाइमाला माझं लग्न झाल्यापासून मी पहिल्यांदाच केले म्हणजे आधी पप पनगड होतो तवा करत होतो पप्पांकडं कशी पप पानकडे ही तर कमीच शेती आहे पण तिकडे जास्त शेती होती त्यामुळे ते कडचं पण जमत होतं त्यामुळे आता इथे एकटे आहे तरी पण केले या सासूबाईनी आधी शर् शेळ्या वगैरे पाळलया ते सगळं आहे ना त्यामुळं ती बी संभाळायला लागतेया. टास गावं
टासगाव मध्ये मी कवटे कणचे कवटेकण
दुखवटे आहे का म्हणजे इथ चंआहे सेक्की जवळचच आहे. हम्म हम्म.
हा मगं अ शेतात मग पाणी कसं असतंय तुमच्यामध्ये किमचा का विहीर वगैरे आहे?
विहीर आहे पुन्हा बोर आहे त्यामुळे पाणी आहे म तरी पण आता उन्हाळा झाला की चालू झाला की सगळीकडच पाणी असं कमी येतंय आमच्या गावात कसं तलावस तलावातलं पाणी सगळ्या शेतासाठी वापरलं जाते आणि आता कसं जरा हप्ता ही थरथरलाच म्हणजे प कसं पैशे भरल्याशिवाय पाणी सोडत नाही त्या म शेतकऱ्यांकड पैस नसल्यामु नसल्यामुळे आता काही बऱ्याच शेत कऱ्यांनी पाणी वगैरे अ म्हणजे पैसे पैशाची अडचण असल्यामुळं पैसे भरले नाहीत त्यामुळं आता तेव झालं पाणी सोडल्याले नाही त्यामुळं जास्त कोणास शेती करायला म्हणजे उस ल उसाचाची लाग लागवण केली तर पण पाणी नाही त्याला असं झालंय आणि पावसाच्या आशयावर बसली होती आता एक पाऊस दोन चार दिवस असं पडला की पूर यसर दुसरीकडं पूर आल्यात ना आपल्याकडे ओड्याला सकट पाणी आलेलं नाही.
पाणी नाहीये आणि आ इथं कवटेकर मध्ये एवढा पाऊस पडून म्हणजे आदो अगोदरच पाणी नसतय आमच्या इकडं आणि पाऊस लय पडला की आता कारण काय होतंय मोटर बुडल्यात पाण्याखाली. त्याच्यामुळे पाणी येत नाही आता.
नाही आमच्याकडे अजून काही पाणीच नाही ना असं ऊन पडलंय नुस तो यामुळे पिरणी करून आता कोम नुसतं आल्यात वर आण काय पाऊस नाही काही नाही सकाळचा दहीवार पडतय त्याच्यावरती उ ऊन या लागलेया.
हो ऊन याय लागल्या होय ते होय आणि आत्ता केवढं ऊन कडक पडलंय खरं.
कडक ऊन पडले हम्म आणि
आणि काय नाही बघा तर इकडे मिर्जेला आलोय. काम आहे म्हणता ना
हा हा.
हो म्हणून म्हटलं निवांत बसलेलो म्हण म्हटलं तुम्हाला कॉल करावा.
हा हा कौटे ऐकन मध्ये कुठं आहे?
ते कसं स्टँडचा व्यवस्था आहे.
हम्म हम्म माझी पण मैत्रिणी आहेत माझी माझी बहीण दिल्या.
कुठं
छोटे कमवतेच की.
तेच की कुठं
पाटीला येत हायस्कूलकडं.
हायस्कूलकडे आहे हो आहेत कि तिकड पाटीलील ह.
त्यांचं टोरेज वगैरे आहे बघा.
त्यांच स्टोरेज आहे.
हा त्यांचं स्वतःच स्टोरेज घरापाशी नाही का? बेदाण्याच काम करतेत आयशर आहेत दोन तीन. बरेच गाड्या आहेतेत त्यांच्यात हम्म स्वतः माल विकत घेतेत आणि विकतेत.
त्या साईडलाच आमतं पण शेत आहे असतील तिकड हा.
हाय त्यांनी म्हणजे घ त्यांच कसं पहिल्यापासून त्यांच्या वडिलांचा बिझनेस असल्यामुळें नाही. त्यांनी म्हणजे आता आता पहिला अज घर होतं घरा पुुढं. म्हणजे नवीन घर माग होत स्लॅपचं आणि इकड पुढच्या साईडला पत्र्याचं होतं ते काढून असं रिकम करून का शेजारीच म्हणजे ज रान होतं त्या आता टोरेज उभ केले. का तर आपला माल असा म्हणजे बाहेर पडत होता ना सारखा म्हणताना त्यांनी आता मोठ टोरेज करून म्हणजे ते स्वतः माल विकत घेतेी आणि पुढंही करते ना.
हम्म घराजवळ येतोय मग
हम्म घराजवळच आहे.
स्टोरेज त्यांच ती पण स्टोरेज लाच जाते तिकडं इकड तासगाव रोडलाच आहे स्टोरेज तिकडेच जाते बेदानाच्या साईजात जाते मी
तुमच्या रोड ला येतानाच सगळे अस म्हणजे स्टोरेज बघ कळेत.
स्टोरेज भरपूर आहे थोय पण आता कस होतय. अ पावसामुळं क नाही या त्याला काम कमी अस आता म्हणजे चिकट माल असतोय ना सगळा.
क्षाचा सीझन गेला बेदाान नाही आता सगळं संपलं नाका आता त्याचं काम दिवाळी नंतर चालू होतं या.
चालू होतय मग सगळा माल चिकटच असतो. ते त्यामुळं काम कमीच असतयं तेे आता बाकी काय मग आपल्याला काय येत? नाही बाकीच काय त्यामुळं गप बसलेलं बरं मग घरात काम ईल तेव्हा जायच. परता
हम् हम् शिक्षण काय झालंय तुमचं?
माझं दहावी झाले.
हा हा म्हणजे आता घर म्हणजे सगळं तुम बरं आहे की माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट आहे बघा.
हा मग जॉब वगैरे काही तर बघायचं नाही.
जॉब चालय र जॉब साठी पण मा घरात लहान मुलगी आहे सासू ते घरात घरातलं काम आहे त्यामुळं जरा थांबलंया. अजून जरा मुलगी शाळेला जाय लागली की मग बघायचं म्हणजे तिझं नाप माझं रोटींग असं दोघींचं बी सारखंच भेटत या म्हणजे ती पण सकाळी दहाला जा. णार मी पण सकाळी दहाला जाणार संध्याकाळी पाचला येणार. आस हम्म.
सातव्यात कुठं राहता तुम्ही?
तासगाव मध्ये पुनी रोड ला
हा हा सिंदी रोडलाय वय हं.
हा.
चांगलंय.
तुम्हाला कोणी सोनाली न सांगितलं काय?
कोन सोनली नाही ते आमच्या कामावरच्या तिच एकटी आहे तिनच सांगितलय मला.
हा हा.
कामावरची सोना ती मैत्रिण कुठे असते तुमची कवठीएकन्द मध्ये?
अ ती आता नाशिकलाय नाशिक नाही नागपूरलाय आहे ट्रेनिंगला गेलिया. अस्मिता माळी आत्ता पोलीस झाली नाही का?
हा हा बरोबर आहे बरोबर आहे हो.